हा तेच हॅलो मी मस्त तुम्ही कशा आहात?
ह मी पण ठीक आहे आजकाल प्लास्टिकच्या वापरांबद्दल खूप चर्चा होत आहे,
हो खूप खूप तुम्ही युज करता का पण किती हानिकारक आहे ते प्लास्टिक च्या पिशव्या वगैरे वापरणं
बरोबर बजयारात गेलो की प्लास्टिकच्या अ पिशव्या सहज मिळतात लोक कपडाच्या पिशव्या पिशव्या घेऊन अ अ जाळयाचे त्रात घेत नाही
हो ना हॅलो त्यामुळे पर्यावरणाला मोठे नुकसान होते प्लास्टिकच
द्रिष्ट होत नाही
हो ते जामित शेकडो वर्ष आहे. हो ना मग तुम्ही वापरता का प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे हॅलो प्लास्टिकच्या पिशव्या वापरता का तुम्ही हा वापर नाही नाही वापर कम वापरश कम करते ह् अच्छा कमी वापरता का,
हम्म
तुम्ही वापरतील नाही आमच्या इकडं नाही का ते आता कपड्याच्या दुकानात वगैरे गेलोत ना आपण तर आमच्या इकडे ते याच्या पिशव्या मिळतात कापडी पिशव्या मिळतात त्याचा त्याचाच वापर करतात कपड्याच्या दुकानात आणि मार्केटला वगैरे गेलो तर आता पिशव्याच देत नाहीत ते प्लाॅस्टिक हेच्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग वगैरे क आपणाला घूरूनच बॅग घेऊन जावी लागते मग त्यांतच काय भाजीपाला वगैरे आणायचा असेल तर आणण्याचा
बराबर आहे आपण शक्य तितंका पुनंवापर करायला हला हवा काय काचेच्या किंवा स्टीलीलच्या
वाटेल या हा वगरे नाही चांगले नाही हो शाळामध्ये मुलांना प्लास्टिकचे नुकसान समजवू सांगितले हो त्यांना माहिती पाहिजे आपण काय करतो प्लास्टिकच्या पिशव्या आणतो ते कचऱ्या टाकतो तेच परत गाई वगैरे खातात तर किती नु नुकसान आहे ते, बरोबर आणि प्लास्टिक वापर बघा ना कुठे कुठे होतोय पाण्याच्या बाटल्या किंवा डबे सुद्धा प्लास्टिकचे असतात पिशव्या पॅकेजिंग बॅग आता आपले कपडे घालून म्हणा आता मार्केटमध्ये फळं वगैरे घालतात त्या पॅकेजिंग बॅग सुद्धा प्लास्टिकच्याच असतात. खेळणी प्लास्टिकचीच असते घरातील खूप अशा किती वस्तू आहेत की सगळ्या प्लास्टिक पासूनच बनलेल्या असतात, इलेक्ट्रॉनिक्च्या वस्तू असतात इलेक्ट्रॉनिकच्या सुद्धा बटन् वगैरे सुद्ध प्लास्टिकचे असतात का कि त्याला करंट लागत नाही बरोबर आहे म्हणून तेच वापरत आपलं वॉटर हिटर किंवा मग पाणी प्युरिफायर वगैरे हे सगळं प्लास्टिकचच बनलेलं असतं ना
बरोबर आहे स्वच्छ भारत आणि हरित पर्यावरण साठी प्लास्टिक कमी करणे गरजेचे आहे
कमी तुम्ही बघा आपण एवढं म्हणजे तब्येत ठीक राहत नाही म्हणून आपण दवाखान्यात जातो गोळ औषध गोळ्याची धा प्लास्टिक असतात लिक्विडॉमध्येे बॉटल भटतात आपल्या औषा वगर त्या सुद्ा प्लास्ट असतात ह त्याचे फायदे म्हणजे असे किती फायदे आहेत खूप खूप कमी फायदे आहेत प्लास्टिक कसं कुठं वजो वाहून यायच असेल वगैरे तर हलकं अस मजबूत असते लोककर ते तुटत नाही काचाची बॉटल कशी खातातून पडली की फुटते तुटते प्लास्टिक तुटत नाही काच जड असतो प्लास्टिक थोडं हलका असतं परत मग ते प्लास्टिक आणि कागदी कागदी काय वापरायचं म्हणलं तर ते पाणी पडलं काय पडलं तर ते विरळून जात्ला ते विरगळत नाही पाण्यात सुद्धा आणि प्लास्टिक कसं कमी खर्चात उपलब्ध होतं माणसाला जास्त खर्च करावा लागत नाही प्लास्टिकला ह
बरोबर आहे प्लास्टिक लोकप्रिय होण्यामागे अनेक कारण आहेत ते स्वतः असते हलके असते सहज उपलब्ध असते आणि टिकाऊ असते, त्यामुळे लोक प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात
हो पण त्याचे तोटे पण तेवढेच आहेत ना सहज विघटन होत नाही ते सहज कुजत नाही कुठं म्हणजे त्याचा विनाश होत नाही, त्याला जाळांव लागत जाळलं तरी त्याचं पोल्युशन होतं प्रदूषण वाढतं हवेमध्ये त्याचा धुराचा वास वगैरे किती घाणवास येतो लोक नद्यांमध्ये समुद्रात जमिनीत कचरा साचवतात ते प्लास्टिक टाकून देतात बाटल्या वगैरे पिऊून पर्यटन स्थळावर तर गेल्यानंतर आपल्या बिसलरी बॉटल म्हणा किंवा मग कोल्ड्रिंकच्या बॉटल वगैरे लोक चिप्सचे ते रॅपर वगैरे टाकून देतात ते तसच पाण्या ते थोडी नकुसतात आपला कपडा कपड्याच्या जरी असेल ना पिशव्या तर ते कुसतात ते सडून जातात हे चडत नाही त्यांना पुूर्लं मातीत जरी घातलं तरी हे प्लास्टिक हे होत नाही आणि मग त्याच्यामु प्राण्यांना पक्ष्यांना हानी होते गाईवासर गाय जनावर ते खातात त्यांच्या पोटामध्ये मग त्यांना वेगवेगळे रोग होतात आजार निर्माण होतात
बरोबर आहे प्लास्टिकचा परिणाम फक्त पर्यावरणाचे नाही पण प्राणी आणि पक्षावरही होतो
खूप होतो आणि जाळ्यास सुद्धा मतल म्हणजे त्याच्यातून ते जे हानिकक धूर निघतो जळवर तर त्याचा धूर तरी कुे चांगला असतो घेण्यासाठी हानिकारक दूर निघत त्याच्यातून पण माणसाला वेगवेगळे रोग होतात माणसां नाही काता याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे की प्लास्टिकच्यािशव्या चा वापर किंवा प्लास्टिकचा वापर कसा कमी करता यावा आहे ते ह्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं कसं करताय या प्लास्टिकचा वापर बरोबर आहे वै्ञानिकनी मायक्रोप्लास्टिकच्या धोक्या ठणी समोर आगळं आहे मोठे प्लास्टिक तुकडे कालांतरे लहान कळामध्ये ते ब बदलात
हेिकण पा पाण्यात
पाण्यात अमध्ये आणि हवेमध्ये मिसला
शेवटी ते आपणा शरीरात प्रवेश करतात यामुळे आरोग्यवर गंभीर
गंभीर परिणाम होऊ शकतात खूप परिणाम होतात आरोग्यात काय हो तुमला काय वाटतं प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर कमी करण्यासाठी माणसाने आणखीन नवीन कुठल्या काय गोष्टी आणायला किंवा काय करायला पाहिजे?
बरोबर आहे. आपण आज घेतला छोटासा निर्णय उद्याचे की
जे की, स्वच्छ आणि सुंदर भविष्य घडलू शकत.
जर प्रत्येकाने प्लास्टिक वापरण कमी करण्याचा संकल्प केला तर पर्यावरणाचे मोठे नुकसा
नुकसान टालता येईल, हो ना
माहि प्लास्टिक जर पर्यावरणाच नुकसान वाचवायचं असेल तर, प्लॅस्टिकचा वापर कमी कराय लागतो त्याच्यासाठी मग प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर कराला पाहिजे, आपण बाजारात जातो. कपडे खरेदी करायला, फळभाज्या खरेदी करायला, किंवा काय आणायचं त्यावेेळेस नाही नाही का कापडी पिशव्या वापरायला पाहिजेत. किंवा मग बाट, आपण पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वापरतो, त्या ठिकाणी स्टीलच्या किंवा कास्याच्या बाटल्या वापरतो. वापरल्या पाहिजेत, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळावा लागतो. आपण काय करतो, एखाद्या वेळेस एखादी प्लास्टिकची पिशवी घेऊन येतो केळी किंवा फ्रूट टाकून देतो. त्याच्यापेक्षा जर, एखादी पिशवीना दोन तीन वेळेस युज करता ह ला अशी वापरली पाहिजे. प्लास्टिक र रिसायकलिंग कस होत? प्लास्टिकचचा पुनर्वापर कस करता येतो, एका प्लास्टिक पासून आपण वेगवेगळं काय बनू शकतो. त्याचा पुन्हा, पुन्हा, कसा वापर करू शकतो. तर हे बी बघायला पाहिजे ना, माणसाने अरे यूज कसं करतात रिड्यूस कसं करतायेत, त्याला रियूज रिसायकलिंग कसं करता येत, ह्या गोष्टींचा पण विचार करायला पाहिजे. बरोबर आहे, कस प्लास्टिक अनेक शहर प्लास्टिक उपयोगीच आहे माणसासाठी, प्लास्टिक नाही का माणसाचे ह्याच्यासाठी उपयोगीच आहे. पण त्याचा अतिरेक पर्यावरणासाठी घातक करू शकतो, आणि पर्यावरणाला घातक ठरला किती माणसाच्या किंवा अ जनावरांच्या शरीराला पण घातकच ठरणार आहे. नाही का, हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो, हां बोला ना.
हा आवाजही असते, अ आजकाल प्लास्टिक परिणाम फक्त पर्यावरण नाही पण प्राणी आणि पक्ष्यावर हो पक्ष्यावरही होतो. आणि समुद्र जीव जीवसृष्टी ही प्लास्टिक अत्यंत वाईट परिणाम होत आहे. समुद्र टाकतील ते प्लास्टिक मासे अ कासव आणि इतर जलचे प्राणी खातात. यामुळे त्याचे जीवन धोक्यात येत. ते काही प्र प्राणी प्लास्टिक मध्ये अडकून जखमी होतात.
हो खुप
अजकाल प्लास्टिकच्या
सर्वात मोठ समस्या म्हणेच, ते सहज बघटत होत नाही. प्लास्टिकची पिशवी किंवा बाटली नष्ट होण्यासाठी शेकडो वर्ष लागू शकतात, हो बरोबर.
त्यामुळे जमिनीवर, नद्यामध्ये, तलावामध्ये, आणि समुद्रामध्ये प्लास्टिकचा कचरा वाढ जातो.
हो. होारद प्लास्टिक वापरच्या खूप दष्टमा दुष्प्रमाणे दुष्परिणाम आहेत हो हो भरपूर दुष्परिणाम आहेत तुम्हाला काय वाटतं प्लाॅस्टिक मग माणसांनी प्लास्टिकचा वापर करायला पाहिजे का का कागदी पिशव्या किंवा कागदाचा कापडाचा वापर करायला पाहिजे
हा
हा तुम्हाला काय वाटतं म्हलं प्लास्टिकचा वापर करायला पाहिजे क कागदाचा आणि कापडांचा वापर करायला पाहिजे जास्त हा कपडाची जो कॉटिन बनली होत नाही ते म्हणण ज्यादा करण हा
हा
सर्वजण मिलून प्लास्टिक मुक्त भारत बनच्या संख ल् करूया स्वच्छ पर्यावरण निरोगी जीवन आणि सुरक्षित भविष्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करेन
अत्यंत आवश्यक आहे
हो खूप बाकी मग काय चाललंय अजून तुमचं ब चहा वगैरे झाला
हा झाला छान झाला
चालते मग आपण करूयात नंतर कॉल वगैरे असंच बोलूयात बोलून छान वाटलं तुम्हाला
हा नमस्कार
ह